हॅलो, हं हॅलो.
हां, येतोय का ताई आवाज तुम्हाला.
हो हो, येतय बोला.
हां.
हा, काय चाल चाललं. काही नाही बसले आता आवरल झाडझूड झाडझूड. आता दिवाबत्ती करायची थोड्या वेळाने
हो ना हा हा अच्छा हा तेच हम्म
काय म्हणता?
काय नाही.
काय नाही हे काय आता मुलांना खाली खेळायला घेऊन जायचंय हा हा. बोर होवून जाताना पोर पण घरात दिवसभर. ते मोबाईल बघत असतात कंटिन्यू. हम्म कोण खेळत नाही बरोबर आहे ना सुट्टी पण आहे त्यात
हो.
हो सुट्टी पण आहे.
मग खा हा मग खेळायला घेऊन जातो हम्म
हम्म आणि आता कसा खेळ पण तस त्या मुलांची हे खुप जाडी हाय.
हो, पण नाहि ना. आणि पहिल्यासारखे खेळत पण नाही ना ते.
खेळत नाही ना ते. नाही ना, काहीच नाही. आताच ते वेगळेच खेळ झाले त्यांचे मोबाईल कुठे काय सायकल. पहिले कुठे असे खेळ होते. नाही ना असे न्हवते. नाही ना पहिले विटी दांडू. हम्म. परत. हम्म.
हा लंपडाव. हम्म, कबड्डी.
कबड्डी हा तसेच नाही आता खेळतीच नाही आता ते म्हटलं का पोर म हम्म, आधी विचारत म्हणजे काय ग मम्मी. काय सांगायचं आता मुलांना. हो माहितच नसत त्यांना तर. हम्म तच नसत. पहिले कस आपल्या वेळेस म्हणजे, पहिलाचे मुल भारी खेळायचे. हो. आता तस काहीच नाही आता सगळ नवीन झालय
हो नवीन झालय बदलय.
हो ना त्यांना काही समजतच नाही आपण पहिल्याच सांगितल ना मुलांना चेष्टा वाटते काहीतरी सांगता म्हणतात.
सांगतात अस हो. हा पूर्वीच वेगळ होत आत्ताच वेगळ आहे.
नाही बरोबर आहे ना, आणि आपल्या सारख्यांना कस पूर्वीचे दिवस आठवले का जास्त उत्साह वाटत. पूर्वीचे दिवस कसे होते हो आपण खेळायचो इकड तिकड जायचो मैत्रिणी पूर्वीचे वेगळे फिरायचो आणि आताचे वेगळे आहेत. हो आता म्हणजे तस काही राहिलच नाही.
हो. नाही ना तस काही राहिलच नाही. एक असे एक एकटे एकटे पडले मोबाईल घेऊन बसतात खेळत नाही, मित्र नाही, काही नाही कोणीच नाही.
कोणीच नाही नाही नाही काहीच नाही.
नाही ना हम्म कोणाशी बोलणार काय हे त्यांना कळत पण नाही.
आता म्हणजे ही पहिले कशी पिढी होती आपली ही‌. एकदम आदर होता लोकांबरोबर प्रेम होत जास्त. आता तस काही राहिलच नाही मुलांमध्ये. हो ना हम्म बोलण कमी झाल हो बोलण कमी झा
पत्र यायचे ते पत्र यायचे तर ते एक पत्र आल किती दिवसातून तरी खूप आनंद व्हायचा.
बापरे विचारुच नका त्या पताकांच. पत्र तर आम्ही पण द्यायचो ना. मामांना पत्र लिहायचो ना आम्ही पंधरा पैशाला पत्र आणायचो. ते पत्र लिहायच आणि आणि ती पेटी असायची ना लाल कलरची पोष्टाची त्याच्यामध्ये ते पत्र टाकायच मग ते आठ दहा दिवसनी तिकडे गावी जायच. पत्र हो ते वाचल का मग परत तिकडन पत्र यायच म्हणजे एक निरोप पण एक महिना लागायचा कंटिन्यू इकडून तिकड करायच पहिले मजा एकदम छान वाटायच. आणि आपूलकी होती नात्यांमध्ये आपूलकी. की प्रेम होत आता तस काय राहिलच नाही ना. नाही ना आता फोनवर पण बोलायला आहे फोन झाले पण पण मग नाही कोणी याच्या एवढ बोलत नाही ते
हम्म
हम्म ते राख्या सुद्धा पहिल्या पोस्टाने पाठवल्या जायच्या रक्षाबंधनच्या वेळेस.
हो ना अग काय.
हम्म आवाज नाही येतय ताई तुमचा?
मग राख्या पाठवायच तर पाठयचो आम्ही पण आला आवाज?
हा हा येतोय येतोय आता.
येतय अता.
हम्म.
हम्म. हा अगोदरच हेच वेगळं होत. आता तर हॅलो येतोय का? आवाज येतय? हॅलो. हॅलो. हॅलो.